का झालं रे सर सर मग करू नाही मी म किती घे सर सर
आता सर हा तुम्ही साहेबा तु हे बाबा
कळल मला
बस ना ये काय करणार राहून ऊन पाडेलाय
जेऊण घेऊन झालं की नाही म्हटलं
जेवण अजून नाही झाला घरी गेल्या वर जेवीन काय नाही घेऊला अजून
काहायचे वहिती
जेवायला काय ना नाश्ता केला बबा जरा चणे बिणे खाल्ले जर
बाप टेन्शन नाही जेवाचं काम नाही ना म
नाही नाही जेवाय लागेल ना तुमचं काय चालय तुम्ही झाारंग नाही जीवन
चाल्लो मि मिटंग मध्ये आमच्या
हो मिटिंग करणारला सायब हाय तुम्ही शेवटी
मीटिंगाय आता
सायब हा तुम्ही शेवटी मिटिंग तर करणारच
ह हा बोल ना
साहेबा म्हटलं तुम्ही मीटिंग करणारच
हा मिटींग नाही नाही अरे बाबा असं जाया लागतय बोलवल तिथ जाईना बचा आठे
कशाला बोलवला होता कामेक काय
हम
कशला बोलावलां म्हंटला कामय का
बे कामयत ब बियवलिची कामयत
बापू मग अजून अजून
अजून कायच नाही बघताय पैसाबिसा जमा करायला लागते ना आता ट्रीप साठी आपल्या
अ पैसे करावाई चालू मागारण महाराज आपला लई दिवस राहिले नाहीत बरं
सामान बुक करा ना बॅग क क भरून ठेवा ना
लागी भरल्या ना तीन कपडे ऑर्डर करा आपापले मागवून घ्या बाकी का आदले दिश बि होऊन जाला
ते दोन दोन तीन हजार झा होते का बघ.
मग आता ट्रीप लई महाग जाते ट्रीप हायती
हम्म हम्
करा लागते की किंमत मदत खर्च आपण का दररोज दर महिन्याला रोज तर जात नाही वर्षातून एखादरा येत आपलं.
हा लायब्ररी गेल जा
लायब्ररी कॉलेजले जा नाही मार्कशीट घेऊन नाही तर कॉलेज जा
झाली माझी डीग्री आता.
झाली नाही मार्कशीट राहिलेली घेऊन आलो.
ह् अच्छा. इथो येर मग आताय लास्ट इयर वाटते तीत.
कमप्लीट झालं म्हण लागलं तू म्हण लागलं की
बी बीएडच झालं म्हणे बीएड मार्क्स
ह बीएडच का?
ह हो. हम बाकी मजेत.
बाकी मजेत का? लवकर झोपलो काल कान दुखा लागलंय.
हम हम काम आमचे तेच दिवसभर दिस फ्लोरिंगच काम. पाणी टाकी काढून ठेवली होती बाजूले.
होता
हो मग बाकी गणेशच काय गणेशम्या होम्याच काय मिळ काय सांगु का? हॅलो ओमा नाही ह्यो. ओमा ला विचारलं मग ते घरी या त्याना घरी तिच्या घरचे म्हनु लागले तर मग ते विचार काय करत कर मग
त्याच्याच म्हणजे स्वतःच्या विचारान कर तू काय करायचं ते असं म्हटलं तिच्या घरच्यांनी.
आई बाबा
सांग काय म्हणत होता?
हम हम.
हम्म. आमही तर आलं तर बरं म्हणून होऊ ब आता घरचे आहे ना तर होमच त्याचे विचारण म्हणजे
म त्यांन कुड हो म्हणल मग त्याच्या पेक्षा तुझ्या मर्जीन तुझ्या विचारा न काय करायचं ते करा अस म्हणालोय मी.
अन मंग तिथं जायचं म्हणाला ना व मले.
अ
त्यांन म्हणाव ना जायचं म्हणून मले.
हो ते म्हणाल पाहिजे ना आता जायचं म्हनून म राहुदे काय म्हणा हो त्यां.
काय माहित अजून जरा उशीर केला असताना तिकीट भेटत नव्हती.
हो तेच आहे तीकी तिकीट भेटतच नाही ना.
काल म्हणलं भाइ गोपालला पाठवण पाठवण.
ते लईच टाइम लावते पण पहिले पैशे एवढा टाइम असते का.
हुं हुं कुणाने केलेस ते जवळ आलेच ते बस त त्यान त्याच्या अकाउंटिंग केलंय का म
पुन पुण्याची एक सीट कशी का लांब पलली ते.
पुण्याची एक सीट लांब आहे.
हव ना डायरेक् अडूनपिस. बाकीच्या जवळ आहेत सगळ्या.
जाईन मंग बसन लांब.
तोंडाला फेकून देऊ दे एखाद दुसऱ्याच.
पुण्यापासून लांब.
म
जाऊ म बाकी बाकी काही नाही.
अभ्यास वगैरे चालू आहे का नाही.
अभ्यास काहीच नाही चालू गेम खेळायला नको दिवसभर.
एसटी पळवतो नुसती ती.
मजा यायला लागलीहो ती गाडी चालवायला घरात.
हम्
आगले म्हणजे उगच गेम आहे तेे पण मजा आहे ते दिवसभर खेळा लागलोय.
हुं
मोठी गाडी घ्यायची ना आपल्याला त्याच्यात. वीस लाख रुपये जमा करा लागतात. वीस लाख रुपये जमा करा लागतील मोठी गाडी द्यायले. मोठी बस त्याच्यासाठी मशकच चालूये.
हम्म हम्म.
आता मी टूरवर आहे मी आता मला मुंबईला जायचं. बांगलोर मध्ये लावेले गाडी.
हो ना. मले खेळा लागती एक टईम पास स मत येई पन
दिस नाही का मस्त निघून जात बोठ गाडी चालात ल
ब
दिवस झाले फोर व्हीलर नाही गडली तो बाहेर
कोणाची
अच
किती दिवसा जागेवर आहे
काढून कुठे जाता?
करायला पाहिजे होत लका, करू का त्याला फोन?
ते गाडी डिझेल ए त्यात पेट्रोल पेट्रोल काय लागले तर लागले
काळव काय त आतालं वाॉशिंगले जाय
एक तर चालला काय का
्या न काय जमून पण त्याच्याक हा कॉज मारकट
घरचे न्ह्याय लागले काय?
घरचे
हो,
हो तेच काम हाय
मग अजून?
अजून काय नाय बघ, आरामदायी काम चालूय आता.
आरामदायकच पाहिजे, नाही रे मला कटाळ आला मग खर्च पण जायचं मग कॉलेजला जायच मला लय आराम झाला. हॅलो! हॅलो! आवाज नाय आला हॅलो हॅलो हॅलो हॅलो, आवाज नाही आला. हॅलो! आज घरा कटला नाही. पण आवाज नाही आला.